आ कोमल इकडं ये.
फोनवर बोल ना... मह्या संगं.
आताय मैत्री नाही, बोलणं.
हॅलो, काही नाही जा फिडून राहिली.
हाव काय.
हा तू तेजावर वहिली.
ये ना बाहेर.
बाहेर असा व.
हाव, झालं का जेवण? हा जेवली.
हाव काय, काय जेवली?
मी काय, काय जी काय जेवली. काय नाही माला सुख नाही.
हाव त्या, काय करू जायाचं आज?
तोहीनी व.
हाव, पाणी लागो.
चहा -पाणी झालं काय?
हो, हो झालं जा वेटचं.
हाव का काय करूत आई?
आय काय नाही, स्वल्प कडू गेलीया.
हाव आजी काय करते?
आज्जी काय नाही, आज्जी बसूनं हाय बा.
हाव काय?
झाले कामं घरचे सगळे.
हा, आता वायरली फिरले कपडे हायेत माझी.
हा, काय?
बाय अलग टाईम हेय. ह बाय अलग टाइम नाही.
हाव काय?
हो, आभाळाला टाइट हेय. आबा हेला टाइट हेय. आहे घ्या, बरं पाणी आल काय?
आज्जी काय कोण राहिली अगे रात. हाव काय.
हा, हा. अ रे, बोलत का? बोललं का तुमच्यासोबत? बोल्या की, बोल्या की. हॅलो, हॅलो कोण?
जाऊदे तो मॅट हाय.
आई दोन दोन मिनीट पंचवीस सेकड झाले. ओ मॅट झाली ज्या सांग बई याला तु सांग याक पण नी आई हे काय करायला लागत